अर काय काय झालय.
काहीच तुझं काय
काहीच नि बा अस आराम, तुमचा?
आम्ही काही नाही कॉलेज अभ्यास इतर त्यामुळ मला काही मिळत भेटत नाही तुमचं काय चाललंय बाकी?
हो का आमचं काही नाही आता मस्त चाललंय. आता सण आला ना जवळ त्यामुळे घरात तयारी चालू आहे. त्यात च साफसफाई करणं चाललंय.
तेच चालू आहे पण आईने कस सापसाफाइचे काम पहिल्यापासून सुरु करून ठेवलंय. आणि त्यामध्ये आम्हाला कामाला लावलय
असं काही आहे का, खरं आहे पण मग लहानपणापासून सण म्हणजे नवीन कपडे सुट्टीन ते असत ना त्यात मोठ्या झाल्यावर कळतं काय झाली काय नाही.
ते तर असणारच, बरोबर आहे. पण मग सणाचं आकर्षण कमी झाले झालेलं नाही ना आता.
हो ते तर आहे म्हणा खरं म्हटलं तर ते नातेवाईकां ती एकत्र येतात तेवढ तेव्हा तेव्हाच जास्त मज्जा इथे वर्षभरातून एकदा भेट ता
पण सनाच्या आदल्या दिवशी खूप उत्साह वाटतो
हा ते तर आहेच म्हणा ते असत
मला ही विशेषता जेव्हा सगळे नातेवाईक एकत्र ना तेव्हाच मजा येते
आग म पण मग मोबाईल वर भेटणं आणि प्रत्यक्षात भेटणं वेगवेगळंच असतं ना किती काही झालं तरी सणामुळे एकत्र येतात गप्पा मारतात सगळे भेटतात बसतात जेवतात सर्व एकत्र असल्यावर कसं शांत वातावरण असते हे म्हणजे गोंधळाच वा टर न असत
आणि जेवण तर विचारच नको आमच्या घरी सणाच्या दिवशी इतके पदार्थ बनवतात ते कोणतं खावां आणि कोणतं नाही ते सुद्धा समजत नाही
हो ते ते तर खरं आहे वर का कारण की आपल्या आईचं एवढं खास बनवते म्हटल्यावर काय विषय आहे का
घरचं आणि ते घरचं असतं मेसच वगैरे ते सव देत नाही ना आता आपल्याला कसं घराची सवय आलेली असती सण फक्त खाण्यापिण्यापुरताच नसतो त्यामागे काही संदेशही असत तात ना
हो जस दिवाळी आपल्याला अंधारवरवरचा प्रकाश प्रकाश शिकवते तर अ सण एकता श्रद्धा आणि आनंदाच महत्वाच महत्त्व सांगतात
मला तर वाटतं सणामुळेच आपण एकत्र येतो नाही तर असं भेटणं मुश्किल आहे नाहीत तर आजकाल सगळे कसं सगळे वस् झाले ना काही मोबाईलच्या कारणामुळे काही असं वगैरे वगैरे काही
हा मला पण तेच वाटतं आता काय
हम्म आणि एक गोष्ट अजून जसं काही आपण सणामुळेचे एकत्र येतो तर सणामुळे कस चांगलं चांगलं आपल्याला खायला भेटत आपण दश पुरणपोळी वगैरे बनवतो हो
आपण दिवाळीला प भरपूर काही काही करतो ना खायला त्या घरी त्यामुळे
गोड पदार्थ भरपूर बनवतो आपण
हो आता दिवाळी म्हटल्यावर मग काय
हम्म लाडू चुवडा बालूशाहेब त्यामुळेच सण आवडतोते काय ना.
हो. दिवाळी दिवाळी हा म्हणजे
ज ना
हो.
ज्या दिवशी अ श्रीराम हे अयोध्येला परत आले होते. त्यामुळे दिवाळी साजरी केली होती ना.
हो श्रीराम हे परत आले होते परत ते सेलिब्रेशन झालं होत. त्यांलं सगळं
साधारणत करणार आता एवढ चौदा वर्षाचा वनवास वगैरे त्यांनी सहन केला.
हो वनवासावरून आले होते त्यांचं स्वागत केलं भरपूर काही झालेलं होतं त्या दिवशी
आणि दसऱ्याच हो आणि ते दसऱ्याचं वगैरे म्हणजे, तिथ रावणाचा म्हणजे काहीतरी अंत झाला वाटत.
हो रावणाच रावणाच दहन केलेलं होतं ना तेव्हा?
ते मग. राहून त्यावेेळेस अ समाप्त झाला त्यामुळे ते दसरा साजरा केला जातो.
हो रावणाच दन दहन केलं होत तेव्हा रामाची ते मस्त झालेली होती ना काय म्हणतात त्यांना
काय झालं होत.
ते आवाज येत नाही का.
म आवाज थोडा ब्रेक होतोय.
हो का काही नाही म्हटलं दसरा हा खूप मस्त चांगला सेलब्रेशन केलं जातं.
अ आता नंतर आपला दुसरा सण म्हणजे म मकर संक्रांत वगैरे
हम्म पण विषय सण सण असल्यावर मजा येते ह खूप
हा मग मज्या असणारच ना आपा आता सर्वजण एकत्र राहतात गोड गोड पदार्थ खायला भेटतात.
हो सगळे भेटतात फस्ट टार्ईम हे म्हणजे खूप दिवसानंतर भेटतात.
हा मग आता सणामुळेच स सार्वजन एकत्र येतात. नाही तर अस सगळे हा सगळे व्यस्त राहतात. कामामध्ये.
हो आणि काय सण नसला तर कोण येथ आपल्या आपल्या जॉबकडे बघत असत ना.
हम्म ते तर असणार दादा.
हो. सण हा आपल्या महाराष्ट्रातील परंपराच म्हणा ना एक.
प्रमाणात साजरा केला जातो बाकीकडे. थोडा कमी प्रमाणात. करता पण जस पूर्ण भारतामध्येच करता साजरा.
हो. पण मग आपला महाराष्ट्र सर्वात जास्त होते, म्हणत ना त्यात. पुढे येना अ परंपरा जपण्यात आणि ते हो.
बघताय कसं दुसऱ्या देशातून आ दिंडी ये येतीय, सध्या ह्या वर्षी तर हा तर मोठा इतिहास घडणार आहे.
हो या वर्षी भर खूप मोठा इतिहास घडणार आहे ना.
हम्म‌. तिथून दिंडी सुरु झालेली आहे तर ती. पंढरपूरला येणार आहेत, पंचवीस अ जुलैला येणार बहूतेक.
हो का हे मंग खूप मोठं असं ते होईल ना आपल्याला भारताचं. का आ वा सा वारकरी वारकरी संप्रदायात नोंद पण होईल ना त्याच्यावाली. हे पहिल्या पहिल्यांदा होऊन जाईल ना हे. का वा वारकरी संप्रदायातून वारकरी संप्रदायात ही बाहेरून आलेली, बाहेरच्या देशातून आलेली दिंडी पहिली ठरेल.
हा पहिली दिंडी दुसरा देशातील पहिली दिं दिंडी असेल ही.
हो हो.
आणि तिथे पण ते अहिल्यानगरचे जे समजा आपले भारतातले मुलय. त्यांच्या. बा असत. कार्यामुळेच घडत आहे सगळं काही.
ना मग ते त्यांचं सहकार्य त्यांना पुण्या पण भेटेल ना त्याचावलं.
हा ते तर असणारच. एवढा लांबचा प्रवास वगैरे कसं अ मॅनेज करत असेल ते काय एवढं म्हणजे. त्या संकटांना वगैरे सामोर. जाणिव.
काय देवाची भक्ती म्हटल्यावर त्यांचा पण तो एक सणंच झाला कि वार.
हा आता आषाढी एकादशी म्हणल्याजे हा एक.
हा सणच झालेला आहे. ना तो आता सध्या तरी कारण कि त्या. किथे किती किती प्रकारचे लोक येतात किती गावाचे लोक येतात बाहेरून बाहेरून भरपूर दिंडा मिक्स होतात ना त्यांना.
पूर्ण महाराष्ट्रामधून येत होते आता तरी पण. ता दुसऱ्या देशातून येत येते म्हटल्यावर मग पब्लिक ह्या वर्षी खूप जास्त असणार.
पब्लिक पण खूप जास्त असणार आणि मान पण भरपूर असेल ना. हो पालखी सोहळा म्हटल्यावर भरपूर मोठा असतो ना तो.
तेच ह्या वर्षी आता पब्लिक वाढणार ना दुसऱ्या राज्यात देशातून लोक याचा म्हटल्यावर म दुसऱ्या राज्यातले पण बहुतेक वाढतील. त्यामध्ये म्हणजे आपले पूर्ण महाराष्ट्रातले राहता हो अशे तरी. पण मग आता दुसऱ्या राज्यात. ते बघण्यासाठी म ते कार्यक्रम बघण्यासाठी. दुसऱ्या राज्यातील ह लोक वाढत तील.
हम्म हम् हम् खरं आहे आहे ना हे आहे आपल्या ह्याच्यात.
हम्म त्यांचा प्रवास वगैरे कसा होत असेल याची चिंता आहे मला तर.
त्यांची चिंता करण्यासाठी भगवान आहेत की हो आता आपलेले सण त्यांचे जे जेवढं आपण भगवानासाठी करतो तेवढ ते आपल्यासाठी करतच की. भगवंतासाठी आपण त्यांच्यासाठी करतो आपण त्यांची भक्ती करतोय म्हटल्यावर ते आपली काळजी घेणारच ना.
हा मग देवामुळे ता आपण आहेत ना.
हो आपण जेवढी त्यांची भक्ती आपल्या मनापासून करू जेवढी श्रद्धेने करू तेवढी ते आपल्याला मनापासून भाव देतात आपल्या वाले. किती काही झालं तरी हो. बाकी तुमच्याकडे दिवाळीची कशी तयारी चालुय?
दिवाळीत मस्त वगैरे काय अडचण नाही सध्या.
हो का काय घरी गेलेले आहात का काय करताय सध्या तुम्ही?
सध्या आम्ही कॉलेजला आहेत. आता हे होती कॉलेज भरपूर लांब आहे माझे इथून एवढा लांबचा प्रवास करणं खूप कठीण जातय माझ्यासाठी.
असं असं नाही पण मग सणासाठी यायला काय वाटत नसेल ना?
सणासाठी सणासाठी तर एकत्र यावच लागत. आदसन आई वडील वडील वगैरे. मावशी काका मामा सगळे एकत्र येता. मग सर्वांना भेटणं वगैरे होतं हा मग. घरी गेला की म्हणजे कस‌ त गोड पदार्थ वगैर खायला भेटत दिवाळीच्या सणामध्येवढी मजा असते ना अ मित्र वगैरे भेटतात.
हा सगळे सगळेच घरी येतात घरी येताना त्यामुळे मग काही एवढं वाटत नाही एवढं.
महीना भर मस्त इनजॅय. काय.
काहीच टेन्शन नसतं कसलं कोणत्याच गोष्टीचं काही नाही काही नाही. हम्म काय चालेय बाकी तुमचं आता?
बाकी काय नाताात जेवण वगैरे केलंय तुमचं जेवण झालंय?
हो आत्ताच झालं आता आता उद्या दिवाळी म्हटल्यावर मग आता आज तयारी करावी लागेल ना आता पुढची.
अच्छा अच्छा काय खाल्लं तुम्ही आज?
आज काय आज असेच आपल्याले स्पेशल आयटम होते. जेवायला हे म्हणजे पंच पक्वान जे म्हणतात का.
अच्छा अच्छा.
हो तेच. चालेल मग ठेवतो आम्ही आता जरसक जेवण वगैरे करतो.
होत चालेल चालेल.
हो.